हॅलो हॅलो.
हा हॅलो.
आवाज येऊन राहिला काय? अरे रेंज कटून राहिली तुमच्या इकडून. रेंज कटून राहिली म्हटलं तुमच्या इकडून.
हॅलो. हॅलो रेंज कटून राहिली ओ. हा.
हा.
हॅलो. हा ती काय म्हणा, आमची ढोर नेता का? तुमच्या घरी वागवाले. ढोरं नेता का मनलं, वाघवाले ढोरं.
द्या. ही आमची न तुमची. मजाचाय मग.
ते गायवळ करून ठेवा.
हो, हो. मस्त मजाचाय न मग, सांगून काय राहिली?
का, तिचं नाव पल्लवीय काय?
आमच्याही घरी तसचाय ना.
काय ऐकू नाही चाललं त्याले. हॅलो. म्हटलं, तुमचं नाव पल्ल आ.
वहिनीचं पल्लवी, माझं पल्लवी.
हाव काय? तेज्या वहिणीचही पल्लव
दोघीजणी.
नाही मला आता माहीत पडलंय, तुमचं नाव पल्लविय म्हणून.
हाव काय? नाही ते घरी राणीच म्हणतात. पण मग, इथं शाळेत पल्लवीय ना.
हाव गाय? हे बघ, बटणा चालू करत्यात. ते प्लग हाय की नाही त्याज्यात. अरे, मी वरय ना. कपडे धुवून राहिली ना.
हाव काय? हा, मोबाईल खाली अशी.
हम्, काही नाही, असं चालू करूनही ठेवला नाही
हा, हा.
तर इकडला- तिकडला आवाज येते त्याच्यात.
हाव ना, हाव ना. तेच म्हटलं, मग हे झालं की, आता याच्यावर चार वेळा झालं कि, मग तुम्हाली करून घेईन. हा.
दहा मिनिटं पूर्ण झाले की, याच्यावरती हे येते ना मग. आपल्याला गुण भेटतात ना. पाच गुण येतात त्याच्यात, मग पाच गुण वर क्लिक कर जा. अन् सबमिट कर जा. मग त्याच्यावर आपल्याले मार्क भेटतात. त्याच्यात खालीच येत्यात मग.
हाव काय? पाच गुणवर क्लिक करू काय?
हो. हे बोलणं झालं, दहा मिनटं की, पाच गुणवर क्लिक कर‌ जा. अन् सबमिट कर जा.
अन् ठीकय. मग परत याच्यावरच करीन तीन वेळा.
चालते- चालते. बोला या मामीसोबत. माझ्यासोबत मग दुपारी बोलचा जरासं. अ आता, आता. नाही बाई, माह्या एवढं. डोस्कं दुखू राहिलं ओ. पण लगे ते काऊन या ऊनानं.
न माज पल्लवी ए मनून शाळेत.
अ हाव काय?
घरी, हा घरी राणीच म्हणतात. तर घरी राणी, इथेही सगळं राणीच म्हणतात.
हो काय? अय्यो! अय्यो!
वहीणीचंही पल्लवी झालं
हा. जाऊ द्या, तुम्हाला पल्लवी आम्हाला पहिल्यांदा माहित पडलं, तुमचं नाव पल्लवीय म्हणून.
हाव, ना. आता मामी तेच म्हणून राहिल्या ना. हा, माहीत नशीन तुम्हाले.
येऊ दे, रानीचा. रानताई, तेच ना. माया फोन अरे, अच्छा. बोला आजी सोबत. आजीसोबत बोला, आअ
हा, धूडून राहीली नाई?
होव, धुवा कापडी धुवून राहीले माय मी चादरं घिदरो. आमची लाकरं माय हीला क् कामं होऊन राहीले पण ही ल्याकरो
हाव, मग आमच्या घरी असंच आहे बस नरो इतले मुलं पाणी सांडतात त पाणीच सांडतात खेडतात त खेडतातच. येवडा कल्ला कराय लागती, बस शां झोपतात किनी तेवडे शांत राह्यतात ते फक्त. हम्म हॅलो हॅलो